हॅलो बोला
हा
हा फोन जर ऐकू आला नही. तरी पण आई ठेवू नकोस फोन कट करू नकोस.
हा हा बर बां
ह हा काय नाय आग बिस्किट छान केलतीस म्हणे कशी केलतीस जरा सांग लिहून घेतो.
केक केक व्हय. हा तूप जरा घट्ट केला तूप घट्ट
हळूहळू सांग निवांत नाही हळू सांग. कि किती घेतलेलीस तू तूप किती घेतलेलीस
तूप अर्धी वाटी, गव्हाच पीठ एक वाटी गव्हाच पीठ आर्र एक वाटी हा. तूप अर्ध वाटी नायतर पावून वाटी असं घ्यायच तूप तूप ह तूप आणि स बारीक केलेली साखर अर्धी वाटी बारीक केलेली साखर आर्धी वाटी आणि गव्हाचं पीठ एक वाटी आणि त्येजात वेलचीची पुड घातली तर चालते. वेलची पूड आणि हा एक वाटी
हं आणि
आणि त्याच्यातच मिक्स आधी साखर बारीक आणि तूप फेटून घ्यायच. फेटून घ्यायच साखर आणि अ तूप म ते अस अ पांढरं हे होतय फेस फेटल्यावर आणि मग त्याच्यात अ चाळून गव्हाचं पीठ घालायचं चाळायचं. चाळायच न घातल्यावर परत य थोडा अर्धा चमचा सोडा घालायचा. खायचा सोडा
सोडा गालायचा
हा. सोडा पण त्या पिठपठचाता रे मिक्स केले
हा. हा
एकत मिक्स व्हायला पाहिजे. ते आणि मग मिक्स केल्यावर त्याच्यात मळायचं तेवढ्या हच्यात तेवढं पीठ भिजतच. म्हणजे पाणी घ्यायचं नाही. दूध घ्यायच नाही. असं करायचंय. मग ते हलक्या हतान मळाच मग गोळा होतय. तो असं वा श ते जरा होतेय.
बरं
लई पातळ वाटलं. तर जरा असं अजून पीठ घाललंय. पातळ वाटलं तर
हम्म
जरास, पीट पाच मिनिटं फ्रीज मध्ये ठेवायचं. ते मळला फ फ्रीज मध्ये पाच मिनिटं ठेवायचं. आणि इकडे कडई तापत्त. ठेवली. की त्याच्याॅन ठेव. स्टँड ते आणि ती तापत ठेवायची कडेई मग मग त्या ताटटाला जरा तूप लावायचं. आणि बिस्किट आपल्याला कसल्या आकाराची करायची असतील ते करायची. आणि त्याच्यावर ते जरा अ चमच्याच्या रेगा उठवाव्या आणि- काय करावं. असं कराय. आणि तीळ लावायचं. वरण हा ड्राय फूड घालायचं.
ड्राय फ्रूटस हा
पंधरा वीस ह पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर. म तापलेला इगत ते अ स्टँड वरती. ताट ठेवायचं ते बिस्किट घालून दहा पंधरा मिनिटात. भाजूण निघतातच म्हणजे असं दिसतंय ते फोगलेत फुगत्यातच ते तुपामुळे
हम्म
आणि तिळ लाव नाय तरं ड्रायफ्रूट लाव वरती तुझ्या पिस्त्याच. काप नाय तर तिळ लावायचं आणि झाकू हवा जाऊनी असं झाकून ठेवायचं शिजतंय पंधरा वीस. मिनटं भाजायची. भाजून निघतात गार झाल्यावर दुसऱ्या ताटात दुसरा फेर घाल आणि ते ठेवायच ताट ते.
हा ह
आणि भाजले की मग गार झाल्याशिवाय निघत नाहीत गार झाल्याशिवाय निघत नाहीत. हम् गार झाल्यावर निघत्यात. लगेच काढायच नाही असत मग मोडत्यात. हम्.
आणि आणि एक विचारायचं होत हे आलं बिस्किट अग हे काय ते
तेनी मांस आणलेलं सांगू का?
हा मास कसं केलंसा? तेच तेच विचारायचं हा
हे मांस अ तेनी अ कांदा, खोबर कच्चचं मिक्सरला बारीक केलं. कांदा, खोबर ल सून आणि जिर, धनपूड जरासं घातली आणि ते अ प ते कांदा अजून साधा पण कादा कांदा बारीक केलेला त्यो आधी भाजून घेतला मागन गिरवी केलेली ती कांद्याची आणि हेजी ती पण घातली. आसं केल.
आसं काय हा हा.
हा आधी कांदा खरं जास्त घातला तेनी हा. तसं केलय आणि ती गिरवी केलेली कनी नंतर तेच्यात चटणी, मीठ घालून ती परतली. ती परतली गं.
हा, हा.
गिरवी आणि मग ते आता माश्याचे तुक ड टाक अ आधी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ते मास. उशर् हाळद, मीठ लावून ठेवलेले गं.
आणि धूतल कशान ज्वारीच्या पीठानं?
हा ज्वारीचं पीठ लावून धुतलं आणि हाळद आणि मिठ ज थोडा वेळ लावून ठेवलं.
हां.
आणि मग त्या फोडी ते तेनी मसाला शिजवून घेतला ते गिरवी घातल्यावर भाजून घेतलं कांद्यातच ते, ते पण गिरवी घातलेली जरा जरा घातलेल ते पण घालायच होत खर घातल नव्हत खरं चांगलं झालय. हां आणि तेज्यात म उकळी आल्यावर चांगलं शिजल्यावर त्यांनी पीस टाकलं, आणि परतल्या परत शिजवल्या एक दहा पंधरा मिनट तसचं राहतय ते कां कांद्या हेच्यात मिठात आणि हाळदीत ठेवल्यामुळ हां म्हणजे विरगळत नाही, दाहा पंधरा मिन ट बारीक गॅसवर ठेवलं आणि व्यवस्थित शिजवून घेतलं. त्यामुळ गिरवी चांगली लागली. मी लिंबू पिळा हा फोडणीत कनी फोडणी झाल्यावर कनी शिजताना त्यांनी लिंबू पिळा. मागन कोथंबीर टाकली तरी चालतय बारीक करू हा म्हटलं आता आपण मा हम् गा घालत्यात म्हणजे आता म मेघा भाजायच्या यात लिंबूच पिळत होते की. भाजायचं
नाही आमचूर पा आमचूर पावडर घालायची गं. लिंबू आणि दही घालायच नाही म्हणे हा. नाही नाही चालते नव्हे ते
चालते ते घालाय सांगितलंत ते युट्यूबमध्ये. नव्हं ते आम्ही म्हंटल कि त्यासनी तर म्हणत्यात तेज्यात सांगितलय मध्ये घालाय नाही आमचूर पावडर घालायची.
आमचूर पावडर घालायचे आणखी आमसोल घालायचं हा असं घालायचं.
आमसुल घालतय आमचूर नाई ना आमसूल फक्त घालायचं. ते तू तूरट लागते ना? हां चिंच घाल. होय तरी तिने टाकवलेलं नाही तर आमसूल त ते आ सच दाखवलेलं ते घातलं. आणि केलं शिजवून. ते प मसाला तच सगळ शिजवलय आक्के आता आज पहिला त्यांनी केलं ना त्यामुळं त्यांनी करतो म्हंटलं त्यांच्या पद्धतीनं चांगलं कि छांन झाले बघ सगळ्यांनी
हां हा. होय म काय नातवाच्या बडे ला काय ठरलंय
आता काय कचोरी थोडी आणायचे. समोस थोडं आणायचं तू येणारस का? कधी येणार?
अगं माझं गिफ्ट त ते पॅक करून ठेव. मयूरी ला दे. हॅलो,
ऍ हा हा ऍडमि ऍडमिशन झालंय काय सई?
नाई अजून नाई आणि साड्या पण घडी घालायच्या माझ्या.
म म ते गिफ्ट देऊ व्हय तिज्याकडं बर बर.
तर तिला ते पॅक करायला सांग तिला. हा हालचल सताना कर ग गिफ्ट पॅक. हा आणि त्याला सांगू नकोस. देऊ नकोस. त्याला हां.
हां ना तो आल्यावरच देणारेस ना?
नाही मी त्याला विचारते गिफ्ट दिलाय मी येऊ म्हणून.
हा हां म आसं म्हण ना काय खरं येच म्हणाय लागलंय. ना य त उद्या उद्या बघ मग काय?
बगूया.
ऍ ऍडमिशन झालं तिझं. नाई ना?
नाई अजून साड्याच्या घड्या पण घालायच्यायत. नाई.
बरं बरं आणि काय? तुम्ही जेवला काय? जेवला काय?
झालंय झालंय झालंय आमचं आवरलं. ते केक
केला खरं ते माझ जरा हे रवा तेव बारीक केला नाही ना हॅलो केक
हां.
रवा अजून बारीक कराय पाहिजे होता ग मिक्सर ला जास्त. ते मोट्टा मोट्टा राहिलय त्यामुळं जरा आसा शिऱ्यासारखा नुसता झाला हम फुगला जरा. लई झालं ते.
हो.
ते आणि् दहा मिनिटं अजून ठेवायला पाहिजे होत् ना मुरत आसं. ते कालवलेलं ग सगळं रवा फुगायला. आणि अजून जरा बारीक कराय पाहिजे होता. मी लय बारीक केल ते कमी केलं त्यामुळे ते आसं शिऱ्यासारखं झालं खरं झालं चांगलं. चवीला झालाय चांगला. तेज्यातच वेलदोडा घातलेला साखर तेज्यात दूध आणि इनोची पुडी घातली तुला मणल नाय काय इनो घालून करणार आय.
हाम्.
इनो
अ ल काय धल काय ग न मिट
त्यामुळे इनो घातल्यामुळे तस झाल काय?
इनो नाही इनो घालायचं होता ग पण मी अजून भिजत ठेवायला पाहिजे होतात अजून पाच दहा मिनिटं रवा फुगायला पाहिजे होता ना दुधात
हा
दूध साखर घातलं होतं की नाही, ते एक फुलतोय म्हणून सांगितलं. ते त्यांनी मी लगेच ते कढई तापली असेल, मनुन घातलं नई त्याला हा, हे पण धग पण अशी लगेच लागली नाही ग कढईची उंची जास्त झाली ना. मग ते कड न कडन आला असा फुगून आणि मध्ये राहिला त्या हा का वा आता घालताना वाळू घालाय की, हा नाहीतर मीठ मीठ घाला मग त्यात
मीठ कसं होतंय तडतडतय त नाही मिठावर चटचट चटचट आवाज येतो. हा त्याच्यापेक्षा की काय आवाज वगैरे येत नाही. हा, हा,
आता परत वाळू ती कि वळल्यावरचं आता. ते बघून करूया आनऊयात हा
नाही मी कर करून आणते
हम् चाल ते चालते, चालते. ते कस ते शनिवार च तेनी खाऊ देत नाहीत. म्हूणन म्हटल केक शनिवारचं तेन असअंड्याच म्हंटलं की हा आता त्यांना की नाही कोण सांगणार त्यासनी सांगायचेच नाही.
नाव त्यांना सांगायचंच नाही यात आडं घातलं म्हणून असं करायच.